हा येतोय आवाज.
झाल मम्मी
झालं काय? नाहीय पाय दुखतो ना त्यांचा.
हा बरोबर नको जाडी जरा गाडा हवा पण असेल ना?
हो पाऊस पडतो ना दुपारी, जोरात पडला पाऊस. नाही. हे होते न
हा परत ऊन पडल. हां तेच म्हणाल हां. हा ह. तेच म्हटलं. नाही ते तुला शुभमशीशपेतोत सगळे नसेल करता येणारं.
नाही ना. म्हणून आता दहा साडे दहा ला झोपायचं म्हणतील ना. मग हा तोपर्यंत करायचं.
बरोबर बरोबर.
बेड वर पसारा ठेवलाय, तर तुमच्याशी फोनवर बोलत बोलत आवर
काही खर नाही म. म्हटलं काय खर नाहीये. इकडं आवरा तिकडं आवरा
हो बेड वर पासाराय, तो पण फोनवर बोलत बोलत आवरते.. मगाशी पण असंच केलं फोनवर बोलत बोलत कपड्यांची च्या घड्या घातल्या.
तेच म्हंटल. बरंय बरय नाही तेच ना. नाई छान आहे बर का पण निघून जातो कामाचा पण.
हा आणि मग जरा असं वेगळं काहीतरी वाटत छान.
तेच ना.
हाय का नाय?
तेच नाजरां बरं वाटतंय काहीतरी नवीन.
आणि दोन्ही हा आणि दोन्ही फोनचा फायदाय, मी तुम्हाला केला का तुम्ही मला केला का दोन्ही हेंच नियोजन
बरोबर.
त्यामुळं काय वाटत नाय.
मम्मीच्या तिथ जवळ बसूनच बोलतेस काय? नंतर
नाही त्यांना बेहॉल म हॉलमध्ये त्या हॉलमध्ये बसतात आणि बेड रूम मध्ये हा.
चालेल चालेल आणि तुझ तिच म, तुझ आणि मम्मीच झालं पूर्ण की मला लावायला सांग.
हा चालेल सांग, नाही तुम्ही करायच त्यांना आईनी नाही..
हा चालेल चालेल मी करीन मग.
आपलं झालना बोलणं, मी आईना करते. हा मग मी आईना केलं की हा म आई बाहेर बसतील तुमच्याशी बोलत.
चालेल चालेल आता वाई फायनली
हम्म?
आता वाईट चालतय का लगेच?
हो चालतोय. दुपारी हा, ते पाऊस पडला ना ओ. म्हणून म ते त्याला मधून काहीतरी थंड झाला असेल त पावसामुळ.
आपल्याला थंडी लागायला पाहिजे तर त्याला थंडी लागली.
हा ना. नाही आपल्याला गरम झालं पाऊस झाल्यावर.
फोन वर बोलतोय माणूस. बागेत हाय अजून.
काय नाही बघा. तेच ती आलेली ना सलोनी.
हा हा अच्छा.
तर तिला आईला म्हटलं ना, वटपौर्णिमा तर चांगली मेहंदी काढते. ती पार्लरवाली पैसे घेती. तर आई म्हणल्या ती जास्त पैसे घेती. सहाशे रुपये घेतलेले आहे तुमचे, लग्नाच्या वेळी ना.
आणि ते पण एकच हात आहे ते पण फुल न्हवत भरलेलं आहे. जरा जरा अस
हो काय? हो क? म आईना आई म्हण विचारला तर ती म्हणली सकाळी फोन करून सांग सकाळी. फोन करून सांगते म
मी असते तर मीच काढली असती मग कोनाची
तेच ना तुमची लय आठवण येतील एक दिवस.
ह ह ह विचारला ना मामिला
हो
मला नाही करायचय मम्मीला विचार बर आमच्या.
हो तुम्हाला नाही जायचं तुम्हाला.
आई ओ अरे मी चालून आले बाळ. चलो फोन चालू आहे ना. हॅलो अगं ती बाजूची मुलगी रोज येते ना
हा हा हा
हम
हो काय. बरं वाटतं जेवण झाल्यानंतरन. चालून आलं की. हॅलो.
आवाज येतोय का?
ना हा चालेल्या आला वाटत.
आला ना नाही टेरेसवर आले ग.
ते हवेचा आवाज येतोय ना हो. हो.
हवा सुठले अग इकडे. पण हऊस नाहीये.
हो ना. हो काय.
पाऊस नाही आहे. हा बाकी. आम्ही शेवभाजी केली होती आज.
हो ना शिवला आवडते ना खूप.
शेवला आवडते हा. शेवभाजी आणि मग तिला ना. मग ते. काल बाजरीचं पीठ आणलं होतं दळून. मग बाजरीची भाकरी
हा. हो काय.
मत लेलो हातथ मे. व लूसी का खेळने का है. हा ना हवा खूप आहे अग. जरा वरती आले ना मी. हात नको लावु. शिव त्याला हा. हो अगं मस्त वाटत इकडे वरती. आता तुम्हाला कधी वळतोय टाईम या्. तुम्हाला काय शि तेच ना आता आणि ग गणपती बसवायच आहे. का
इथे घरी बसवणार ये? काय माहिती? हेच्यांत ह्यांच्या मनात काय माहितीय ह्याच्या मनात आहे, आता पप्पा काय म्हणतात काय माहित?
गावी असतो ना पप्पा हा मग ते दोन दोन चालतं नाही असं.
गावी असतो ना काय होती जर असं चाललं, म्हणजे शुभम लग्न झाल्यानंतर बसायला
चालत तसं प्रत्येकाच्या मानण्यावरं. हो. प्रत्येकाच्या मान्यावर य ते बसवायचं नाही बसवायचं.
पण मग परत तुम्हाला कुठंच हालता येणार नाही तीन वर्षे. नाही कुठेच नाही, कुठेच म्हणजे जाताच येणार नाही, गणपती उठल्या शिवाय मग आ ते म्हणजे काही असं हे करतात ना? तीन तीन वर्ष करतात, सोड ना काही काही असं.
नाही आपल्या ह्याज्यावर असतं ते असं काय नसतं.
बरोबरं.
हो, पण पप्पा म्हणत्यात नाही ते हो ना, सकाळी उठायला लागतं पण मी झोपते परत.
त्याला दिल्यावर चलवा चहा दिल्यावर
त्या आंघोळीला जातात ना. त्या आंघोळीला जातात ना. मग तेव्हा मी काय करते जातेघ पटकन चहा. चहा बनवते. सगळं इथ मांडून ठेवते. बेडरूम मध्ये आणि झोपते.
चांगलं आहे चांगल लव कर उठावला तुला मग
गरम पाणी ते द्यायचं लास्ट. हां मग चहा बी सगळं करून इथं ठेवते झाकून मांडून आणि परत झोपते. हो ना.
आता नाईट चालू होईल आता उद्याची उद्याची आणि सोमवारची शेवटचीच फशी.
मग झालं मग तुला बेडरूमच्या बाहेरच बसा हो लागेल.
तुला मग बेडरूमच्या बाहेरच बसावं लागेल दिवसभर नाईटमध्ये.
नेटवर्क नेटवर्क येत नाही.
अच्छा चल
नाही पण दोन दिवसात होऊन जातील कॉल हम्म.
दोन दिवसात ना हो अग पण ते पुढच पुढचच चांगलं आहे ते म्हणतात काकी काकी म्हटलं पुढचं ते ट्रा ट्रान्स्क्रिप्शनचं काहीतरी आहे.
काय ट्रान्स्क्रिप्शनच हो काहीतरी. ऑडिओ रेकॉर्ड ती आणि त्या जे काय तर आपण ऑडिओच करून पाठवायच.
चल असं कोपऱ्या कोपऱ्यान नको चालू काय पण चालतं.
मला फोन कर म्हणल्या त्या मी सांग
हां चालेल चालेल. अजून एक मिनिट बाकी आहे आणि तुझं झालं बोलून कि मला साधा कॉल कर हां.
हां हां करते ना लगेच. वेळ आहे ना तुम्हाला?
वेळ आहे काय मी मी मघाशी पण चालयला आले आता परत चालते.
हो ना किती पुरी कालवा करत्यात ओ शिव आहे काय?
हो शिव आणि ती बाजूची छोटी आहे. हो ती छोटी
हम्म.
मग आले होती म्हंटलं एवढा फोन पण होऊन जा तुझ्याशी बोलून. हाय हाय काहीच एकदम मस्त अजून काही इथे तर पाऊस नाही चालू झाला. अजून पाऊस पाऊस
हां ना, आता पाऊस चालू झाला की एकदम चांगला मोठाच होईल पाऊस.
हो ना, तेच मग बंद होईल अगं टेरेस वर फिराय च मग घरातच फिरावं लागेल.
असं पॅसेज नाही हे ना, म्हणजे आपलं इथे कसा पॅसेज हे. हां चालेल चल ठेऊ मग दहा वाज हां दहा, दहा मिनिटे झाले बाय. हां चालेल झाल्यावर फोन कर म मम्मी सोबत बोलते हो गुड नाईट.
हो हो हो.
लालो